हा येतोय आवाज. हां हां, कशा तुम्ही?
मी मस्त, तुम्ही?
हम्म, मी पण मस्त, काय चाललं? आज काय, रूटिंग ये दिवसभरच?
काही नही आराम करायचं, रुटींग.
हम्म हम्, काय करते सध्या तू, सुट्टयांमध्ये कुठे गेली का गावाला?
नाही, अजून तरी नही गेली.
हम्म हम् हम्, हां असं इतरवेळेस काय करते, जॉब वगैरे तू?
ह्म, नही करत, एक रिझलचा वेट करतिये.
हां हां हां, हो का? कसला रिझल्ट?
सी एस चा
हम्म हम्म, म कस ये सी एस चा अभ्यास, कसं वाटत? सी एस, बाकीच्यांना सांगायचं असलं, तर कस काय सांगणार, सी एस बद्दल?
काही नाही अभ्यास सोपा ये, पण खूप ये. दिवसभर करावा लागतो, तरच होतो.
हां हां हां, असं. मंग, तू किती वेळ देत असते, अभ्यासाला?
मी, सहा सात तास.
सहा सात तास, कसं रुटीन असतं, मग तुझं दिवसभर?
मी पाहते उठतेे, मग दुपारी झोपते, तो पर्यंत अभ्यास च करते, मध न मध ब्रेक घेत असते.
हां हां, स्वतःला वेळ किती देती म त्यातन?
नाही देत.
नाही देत, स्वतःला थोडा पण वेळ देत नई, मै चुकीची पद्धत ये, अभ्यास करायची म ही.
हम्म.
हम् ह् आणि स्वतः स्वतःच्या शरीराला किती वेळ देते? एक्सरसाइज करणं, मं व्यवस्थित खाणं पौष्टिक, त्याला किती वेळ देती?
सध्या कर ती एक्सरसाईज, म्हणजे एक्सरसाइज थोडीफार, थोडं वाक्
हां, एक्सरसाइज घरीच करते का? मग?
आमच्या इथे फ्री योगा क्लास ये, तिथे जाते.
हां योगा क्लास ये, ह्म ह्म, कसं शिकवता म योगा क्लासमध्ये?
चांगलं शिकवता, म्हणजे ठीक शिकवता, पण क्लासमध्ये आणि ते फ्री योगा क्लासमध्ये फरक ये.
हम्म, फरक ये.
हम्म ह्म.
प्रोफेशनल नही वाटत का?
हां, ते त्यांचे त्यांच्याच करत असता पुढे, त्यांच्यासाठी फक्त हे ठीक च, लक्षच देत नाही.
हो का? ह्म हम्म, म्हणजे तुम्ही तुमचं तुमच करता आणि ते त्यांच त्यांच करता, असं? हम्म हम्म. आसं. म योगा क्लासवरून आल्यावर, घरी कसं रुटिंग असतं, मग?
घरी थोड्यावेळ बसते, म काम आवरु लागते, मम्मीला. मग दिवस भर त टाइमपासच करते, सध्या सुट्टा म्हणून
हा हा हा हा. अस. मग करिअर साठी आतापर्यंत कसले कसले क्लासेस वगैरे केले? काय काय शिकली? वेगळं काहीतरी? स्वतः मधले स्किल कशी काही डेव्हलप केली की नाही अजून?
स्वतः मधले?
हम्म.
हा जेएक्सेल वगैरे केलंय. तेवढंच केलंय. बाकी नाही केलं.
हा पण अभ्यासाविषयी नुसतंच पुस्तकी ज्ञाने, का बाहेरचं ज्ञान पण आ तुझं तुला काय वाटतं? मला बाहेरच नॉलेज कमीये? का भरपूरे का मिडयमे?
मीडिय मे.
हम्म. जर समजा तू अचानक कधी बाहेर पडली? समजा एक एखाद्या मुलाने तुझं नाव घेतलं. किंवा त्रास दिला. तर अशा वेळेला तू काय करशील? कधी विचार केलाय का?
नाही.
असं कसं?
विचार नाही का आता जिथ पैशांवर डिपेंडअसते ना?
अरे. कधी तू असं विचार करू शकते ना, मी बाहेर पडली समजा कोणी मला त्रासच दिला तर, त्यावेेळेला मी काय करू शकते?
पब्लिकमध्येध असेल तर, आरडा ओरडा करेल.
आणि शक्यतो आत्ताची पब्लिक फक्त व्हिडिओ काढता. फोटो काढता. ते मदत नाही करत. म त्यावेेळेला तू काय करशील? तुझ्यातली डेरिंग दाखवशील? का शांत उभी राशील?
नाही. शांत का उभी राहू?
हा तेच त म.
हम्म.
बोलशील त काय बोलशील त्याला? जे तेवढं डेअरिंग आहे का बा? तुझ्या स्वतात.
हो मग. हम्म.
अस. हम्म.
तूझात आहेत? तुझ्यात डेरिंग आहे का?
हा मग.
डेरिंग नसली तरी मी त्यावेळला दाखवल. आपण जेव्हा एखाद्या समोरच्यानी आपल्याला आपलं नाव घेतलं. किंवा आपल्याला काही बोलला. किंवा चुकून अ गाडीचा धक्का लागला. आपला त्याच्या गाडीला. तर अशा वेळ घाबरून नाही जायचं. उलटं डेअरिंग दाखवायची. जेव्हा
हम्म.
समोरच आपल्याला बोलत राहतो ना. आपण ते शांत ऐकून घेतलं ना. तो आपल्याला समजत. हा कमकुवते. आणि त्याच वेळेला आपण जोरात ओरडून बोललो. हम्म तर हा समजून जातो हा साधा नाहीे. त्याच्यामुळे तो थोडा नमता घेतो. हा. आणि जर आपण असं मुळमळ्यासारखं शांत उभे राहून ऐकलं तो समजून जातो हा आणि तो अजून त्रास देतो मग आपल्याला.
हम्म.
हम्म आणि पण हे सगळं करायच्या आधी मी जागा बघायची एक कांतात असेल. तर आपल्याला थोडस विचार करून वागाव लागत.
हा.
पण तेच जर गर्दीत असेल. तर अ शांततेत ऐकून नाही घ्यायचं. हा चुकी तुझी असेल खूपच चुकी तुझी असेल तुला माहती आहे तुझी चुकी आहे. तर तू थोडस त्यांना सॉरी बी री करू शकते.
हम्म.
हम्म, आणि तो जर नसेल च ऐकत मग एकच पर्याय असतो पोलिसांचा हेल्पलाईन नंबर कधी पण जवळ ठेवायचा. ह. आणि तो जर नसेलच ऐकत तस डायरेक्ट सरळ, सरळ पोलिसांना फोन करायचा.
हम्म.
कधी, कधी काही, काही लोक खूप इंग्रट असतात ते अ काही, काही असतं समजदार मुलगी ही जाऊद्या पण काही, काही मुद्दाम करत जास्त अशा वेळेला आपल्यातलीच डेअरिंग दाखवावी लागते.
हम्म, माहिती असते.
माहिती आहे.
हम्म बघ
बापरे लईच माहिती तुला आणि कधी आपण बाहेर पडलो समजा तू उद्या एखाद्या मैत्रिणी सोबत मैत्रिण असो मित्र असो त्यांच्यासोबत तु हॉटेलमध्ये गेली
हम्म.
जर तू समजा तुम्ही कोल्डड्रिंक घेतली. ह... तुला मध्येच कोणाचा फोन आला तू पीत होती तुला मध्येच कधी कोणाचा फोन आला
हम्म.
हा तर तू बा थोडीशी उठून बाजूला गेली कि तुझं लक्ष नव्हतं बाजूला बघितलं परत येऊन ती कोल्ड्रिंक कधीच प्यायची नाही.
हम्म.
हँ हम्म कारण मित्र मैत्रीण आपण यांना किती पण जवळचे असो नाही प्यायची. ते काही पण टाकू शकता तुला गुंगीत हे करायचा प्रयत्न करू शकता. अशा वेळेला सतर्क राहायच.
हम्म.
दोन, तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि एकट्यात एकट्यात कुठंच जायचं नाही कधी पण ग्रुपमध्ये गेलं ना तर ठीक आहे.